काय करायलाय?
काय नाही आता आवरून बसले. तुम्ही?
काय नाही बघा आवरलं आहे सगळं जेवला का नाही?
जेवलो जेवणच आवरून ब बाळाला झोपवलं.
हा.
हम्म, तुम्ही?
झालं बघा आमचं पण चाललय निवांत काल ऍडमि शन ला जाऊन आले ऑनलाईन फॉर्म भरायच होत ना. आमच्या कॉले हा मास्टर्स करणार आता एम ए ला ऍडमिशन घ्यायला गेल ते. मग काल फॉर्म भरला आता आज जाऊन कॉलेजी म सबमिट करायचं. पूर्ण दिवस नेटकॅपत गेलाय. होय.
सगळं ऑनलाईन आहे ना.
सगळं ऑन ऑनलाईनचा प्रश्न नाही तुम्हाला सांग दहावीपर्यंत कसं होतं आपल्याला जे होतं
हा.
सगळं शाळेत करून घेत होते अकरावी बारावी पण ऑनलाईन होतं त्याचा काही विषय नाही. फर्स्ट इयर पण ऑनलाईन झालं. पण हां पण ते कॉलेज आपण डॉक्युमेंट्स नेऊन दिले की कॉलेज वाले भरत होते त्यामूळे एवढा प्रॉब्लेम होत नव्हता आता नेट कॅफेत जावा नेट कॅफेवाला पण एक जरी त्यानी चूक केली तर आपण सगळं बिघाडलं समजत. आणि फी काही कमी नाही सहा हजार फी आहे.
हा.
एका वर्षाचीये मास्टर्सला फी पण घ्यायलात पण जर समजाआप तुला एक जरी चूक झाली तर त सहा हजार गेलीच की
होय होय.
त्यामुळं माझ तुम्हाला सांगू एवढं मिक्स झालंय सगळं. दहावीपर्यंत मराठीतनं केला अकरावी बारावी सायन्सनं केले डबल ग्रुपनं पोलीस भर त करते म्हणताना फर्स्ट इयरलाच आर्ट्स घेतलं आता यम मा बीए मराठीतन कंप्लीट केली आता यमेला हिस्ट्री विषय घेतलाय म एवढा भरमसाट झालंय भेळ झाल्यात विषय शिक
हम्म्म ह मता म म लहान मुलं आहेत.
आजून लग्न व्हायचंय.
लग्न मॅरिड नाय वय मग चालतय म्हणून सगळं चालतय.
चालतंय क कसं. घरातल्यांच्या म्हणजे स्वतःच इच्छा आहे की सगळ्या पोरगीने स्वतःच्या पाया उभं राहिलं पाहिजे.
हा मग ते चालते म्हणून चालते.
कसं झालंय माहिते का त्यामुळं कोणाला असं गडबड नाही आमच्या घरात विचारत बी नाहीत आणि
ते बरं आहे. ते लग्नाची तेवढी काय गडबड हे करू नका.
गडबड म्हणजे गडबड लग्न तुम्हाला खरं सांगते लग्न झालं क नाही. सासू सासऱ्यांचं मत एवढं असत की अ लग्न झाले दोन महिने झाले तीन महिने झाले बाळासाठी चान्स घ्या झा बाळासाठी चान्स घेत की झालं तर बाळ हा नाही म्हणून शिक्षण राहिलं.
सिक्स हो आता आमचं तसच झालंय. हा आमचं तसच झालंय की आमच्याकडनं फुल परमिशन आहे. शिका शिका शिका शिकलाय काय लगेच राहिल्यावर काय कोण काय का हे कर म्हणत नाहीत.
लगेच राहिल्याचा प्रश्न आता माझ्या मैित्रणी दहावी नंतर लॉकडाऊन पडलं आमच्या दहावीचं शेवटचा पेपर राहाला सोडा लॉकडाऊन पडला त्या टाइमिंगला मग त्या टायमिंगला त्या लॉकडाऊन नाही म्हणताना घरात त्यांनी विचारले शिकणार आहे का पोरी नाही म्हणल्या जाय लग्न लग्न झाल्यानंतर लग्न वर्षातच पोरं झाली. त्यानंतर आता शिकायचं म्हटलं तर त्यांचं वय आहे का शिकणारच का सांगा बाळा लहान लहान त कधी बाहेर पडू काही स्वतः मग नवराजी कि िपेड राहि. हो ना काय पाहिजे म्हण की हा काय पाहिजे म्ह आहेच की.
हो. आपल्याला काय लागतंय आपला खर्च आपण तरी होय हा ते पण आहे.
तुमच बरोबर तेच म्हणणं आहे की माझं आमच्या तेच म्ह स्वतःचा खर्च बाहेर पडला पाहिजे निदान असं नाही की तो म्हणलाचहिजे. तू काय करतेस घरात बसून दिवसभर घरातली काम उभी होईना तु हे ऐकून घ्यायच ना पुढ जाऊ म्हणताना शिकायचंय.
हम्म नाही घरच्यांची इच्छा म्हंटल्यावरती काय एवढं विषय नाहीे.
नाही घरातले चांगले आहेत त्यामु कां वाटत नाही मला.
हम्म.
तिलंच म्हणजे असं असते की मी एका दिवस मामामी वगैरे म्हणतात राहिलं करा. आमच्या मामा आम्चं पण मत आहे तु जो पण पाय उभे राहत सोपरून लग्न करू नको सगळीचशी सपोर्टिंग आहे त्यामुळे मला असं काही वाटत नाहीये
हा पण एखादं कोणतरी असते अजून काय बघितला काय नाही बघायला चालू केले का नाही
शेजारची तसं प्पांना म्हणली तेवा कि बाासकीे आता किती शिकवणार अस पर्गीला पुढीला शिकून तरी काय उयोग त काय तिना भ तुमला कु काण कस म्हणतात तिं आम्हाला नको देऊ दे तिकडे नवडला देते पण ती स्वतःच्या पाया हे महत्वा उद्या जर समज म्हणतात हो जर चांला नाही मिळा त स् जर समजा तिला बाहेर पडायचं म्हणलं तरी बाहेर पडता येत नाही घर सोडून का आपल्याकडे काय कमाई नाही आपण जाऊन राहणार कुठं आई वडिलांच्या घरी येऊन राहायला आम्ही आहे तवर बघू भावां बघित किंवा त भाऊज जर म्हणली भा जय म्हणली नाही राहाचं तर काय करणार आहे ती
त्यासाठी शिकायचं हम्
ते शिकून स्वतःच्या पाया उभे राहू दे एकदाची नोकरी करू दे. मग काही प्रॉब्लेम नाही काय लग्न लग्नाला काय पोरं मिळणार तय ढीग पडला तर म्हणज पोर पोरांचे लग्न व्हायला झाल्यात पोरी मिळून झाल्यात. त्यामुळे आता काय ल विचार करू नका म्हणतात
हम्म
हा मग चालय निवान शिकायचं बघा जोपर्यंत पाया उभर राहत नाही तोपर्यंत शिकायचं
हा मग आता एम ए झाल्यानंतर पुढं
मी पोलीस भरती करते ओरिजिनल मध्ये सांगायच म्हण मी पोलीस भरती करते पण पप्पांला समजत की अस दो् रा असू देेत जर पोलीस नाही झालीस तिकडं तुझं कॉलेज वर काय तर करता यावं ना तुला म्हणून कॉलेज शिकाय नाही तर मग आता कसं आम्हाला ग्रॅज्युएशन कंप् डसलं झालं बास आम्हाला एवढंका लागत नाही.
हम्म हम्.
पोलीस भरतीच पण कसं आलंय ग्राउंड ग्राउंडसाठी प्रॉब्लेम येतोय लेडीज आपले किती वर म्हणा फिमेलची बॉडी अशी जरा वीकच असते ना.
हा होय फिमेल मेल
ताक कमी पडती पोरांपेक्षा आपली
होय होय.
त्यामुळं चाललंय आता भरती द्यायची आता मागच्या वेळेस ग झालं. ग्राउंड ला गेले सकाळी घेतला आता मला सांगलीचोघे सकाळी आत घेतलं सहा वाजेपर्यंत संध्याकाळी आत उच होतो दुपारी अडीच वाजता भर उनात पळवलं.
हां.
चक्कर आली झालं ग्राउंडच मग गेलं बाहेर पडले मग नाही तर मा वर सुर कोोललेलं. मग तेच कॉलेज करायचं कॉज मग हा नवीन ट्रय कॉलेज व आता कस हिस्ट्री मधेलं तर मग पु जाऊ एक नाही मग करणार त्यामुळे हिस्ट्री हा सब्जेक्ट घेतला.
चालतय चांगलंय.
तुम्ही काय शिकलाय?
माझा डिप्लोमा झालाय.
ह.
इलेक्ट्रॉनिक्स मधून त्यानंतर डिग्री नाही ना तेच की सेकंड इयर डिग्रीच एक दोन वर्ष पण कंप्लीट आहेत माझी त्यानंतर लग्न केलं.
लग्नानंतर मग लगेच राहिलं मग ते घरात ते घरातच आहे. मण हम्म दोन मुलं आहेत त्यांचंच चाल आता सगळं. हम्म.
फिरून फिरून येऊन पड थांबत.
तेच आहे बायकांचं तेच आहे धड असना जर पुढं गेलं तर गेलं. आणि हा ते कस घरातली सास ते पण तशी पाहिजेत ना.
होय लग्ना आधी कस आहे मा का स्टेबल जॉब जर आपला असला. तर आपल्याला लग्नानंतर करायला मिळत बघा.
कंटिन्यू मिळते हा. नाही मॅडम मग नववर कती बी आपला असू दे.
ते सगळेजण त्याचा प्रयत्न होरा किती पण आपला अस देे आता माझी एक सगळ.
हो आहे.
बच जवळची मैत्र ना बापू सा यते मला तेच म्हणत्या म्हणले. किती पण जरी म्हणली तू हे कर त्या दिवशी तिच्या बहिणीला पोरग झाल्या म्हणून ती माहेरीे आलती. आणि त्या नवऱ्याच्या गाडी समोरन कुत्र किला पडला तो त्याला लागला त्याने आधिक कॉलवर म्हणला की नाही नको येऊ परत सासून फोन केली सासूनूनं अ मैत्रिणीच्या मम्मीला सांगित नाही तेवढं तिला पुरी सुनाला तेवढे पाठवून द्या. हिजं कोण करणार म्हण नवरा त्या टाइमला तिला सासूला म्हणला नाही तिच्या कि, नाही राहून दे माझ मी बघतो हा ती तेच म माझा नवरा पूर्ण म्हणली सासूच्या मुठीत समोेर जरा सुद्धा म्हनली माझ काही ऐकत नाही म्हणजे म्हणजे मायारी एकट जाऊन देत नाही, जात तो कधी आम्ही महिन्यात, वर्षातून एकदा महिन्याला एवढ जवच्या जवळ असून काय उपयोग नाही घरापासून
हा
सासर म्हणला सुद्धा पाच किलोमीटर वर तिचं माहे सासर आहे. नाही लांब नाही ये पाच पण बसत नाही तुझ्या आतच बसते पण. तेवढा जवळ असूनण ते मा मम्मी पपा च तोंड बघायं म्ह तर वर्षातून एकदा बघायला मिळते.
हा तर घरच्यांच खूप प्रॉब्लेम असतात काय
तेच झाल ओ
हम्
त्यामुळं आपलं आपलं करणे त्यो मला तेच म्हणतो लवकर करू नकोस बघ लग्न आधी काय तर कर परत हाह हाह सांगा की, सगळी तेच सांगायला मला कि लग्न लवकर करू नको त्या आधी स्टेबल जॉब बघ. असं की, पुण्यातात जाऊन जर नवरा काय म्हणलाच? तर आपण त्याला सोडून जाऊन राहू शकतो आमच्यासारखं करू नकोस नाही तर अडकून पडलीस की पडलीस म्हणत्यात त्यातच
होय. एकदा बाहेर बाहेर पडायलाच बघाय पण जॉब जॉब झाल्यानंतर एक सहा महिने जॉब करायचा आणि मग म्हणायच आता बघायला मला चालू करा हम्
आणि सरकार नोकरी म्हणूनच लागायची सरकारी नोकरी सोडं म्हणत नाही तो कोण असं आपलं प्राय हे असलं क नाही प्रायव्हेट तर त्यांनी म्हणतात
इकडं बघूया तिथली सोड, हा
तिकडं ब बघ सोड तिथलं आप पण नंतर बघूया झालं त्यानंतर सं आपलाच विषय नोकरी मिळत नसते आपल्याला आपल्याला मग एकच नोकरी मिळती धून, भांडी, स्वयंपाक हह हम्म
फ्री मदी हह ह त्यासाठी पहिला आपण जॉबच स्टेबल बघायचा
होय
हम्
आता आमच्या मम्मीचं पण तसच झालं हो त्यामुळे आमची मम्मी पण मला तेच म्हणते णजे लग्नाआधी सोडणार ती कस तिन हे केलं डीएम एल टी केलिया त्यामुळे ती हॉस्पिटलला कामाला होती. लग्नानंतर पण थोड दिवस केली त्यानंतर मी राहिल्या नंतर आमच्या मम्मीने जॉब सोडली झालं त्यानंतर माझी मम्मी बाहेर कुठे पडलीच नाही. मग माज लहान बोग झाल्यानंतर आमची मम्मी मशीन शिकली कायत ते मंडपाच असते म ते काय हा तसलच चालवाय लागली मम् ते एवढं शिकूनच नका उपयोग नस म्हली आमच्या अजिबात बघ म्हणजे काय आहे मशीनच आहे शेवटी त्यामुळं स्टेबल स्टेबल. ेबल एवढंच सांगितले तू तुझ्या पाया उभी राहा अशी की सोडायला नाही पाहिजे. काही झालं तरी
हम
लिहू घेतलीस तरीत कसं आहे तुला परत इथे जॉईन होता येते असशा ठिकाणी जॉब करायचा सरकारी नोकरीच म्हणजत तुला चांगले स्टेबल आहे कारण कस आपण प्रेग्न्सी मध्ये कसं त्यांनी सुट्टा आपल्याला मिळ सकार असत आणि मे म्हणजे कस एक दीड वर्षाचा होस् तर आपल्याला काही प्रॉब्लेम नसतोय तुम्ही न आला तरी सुद्धा आपण परर्ंत इथून जाऊ शकतो या दीड वर्षां करायला असं सरकार प्रायवट जॉबमध्ये कस अस ते तुम्ही एकदा सोडून गेला तिकड तुम्ही दोन दिवसनी गेला तरी दुल दुसरं को जॉईन झालेलंच असतंय म्हणताना बर चालतंय नंतर करा मला
हा हा हा